हॅलो बोल. बोल काय म्हणतेस?
काय हाय बघ आजचा तर दिवस पूर्ण पाऊस आहे. आता थांबलाय. पण एवढं छान वाटतंय ना बघायला. कारण समोर आ ग सगळी झाडीच आहेत.
तेच ना डोळ्यांना हिरवा रंग खरच, चांगला राहतो.
अगं याला पण एक म्हणजे. मुलाला पण आहे. ना त्याला असं निसर्ग खूप आवडतो. बाहेर फिरायला. मग असं सगळं त्याला इतकंच. झाडं वगैरे बघायला आवडतात. पानं वगैरे असं खूप छान असं बघत असतो. त्याला
तेच तर
तर इतकं आवडतं ना, त्याला फिरायला वगैरे पण, अगं पावसामुळे त्याला कुठं घेऊन पण जाता येत नाहीये.
त्याला कलरच अट्रॅक्शन असेल, आता कोणत्याही कलरकडे, तो असा निरखून बघत असेल. कलर ओळख होते पोरांची आता त्या पोरांची कलर ओळख म्हणून ना तो असं त्यानी जर काही पाहिलं. ना हे हे हे बघ बघ रेड कलरचा टॉय असं कलरस त्याला
हा म्हणजे त्यांना हो मी तसच करतेय. त्याला बऱ्याच गोष्टी किंवा आता मी भाजी निवडत असेल नॉर्मली तरी सुद्धा मी त्याला ते सांगत असते ते बघ ह्याची भाजी मी अशी निवडते भले त्याला आता काही कळत नसेल किंवा काय पण ऑब्झर्वेशन करतो ना ग की आंघोळ झाली ना की मी त्याला पहिलं देवाच्या तिथे ना असं जय बप्पा करायला लावते
हम्
मग त्याला आता ती बघतो मग तिकडं जय बाबा कुठे आहे म्हणलं की बरोबर त्याचं लक्ष तिकडे जाते देवाऱ्याकडे आणि तिन्ही सांचं पण मी त्याच्या समोरच दिवा लावते परत आपण असं घंटा वगैरे वाजून उदबत्ती घरभर असं फिरतो ना
मग ते आणि शुभंकरोति म्हणते जोरात म्हणजे जेणेकरून तो पण ऐकत असतो
हम्म
कारण आपल्या मुलांवर आपण संस्कार आपण करण्यावर आहेत कारण आता ना ते माती आहे म्हणजे म्हणतात ना ते मातीला कार दिलं कि त्याचा हा तस आहे ते त्यामुळे त्याला न मी बऱ्याच गोष्टी अस हा बऱ्याच गोष्टी मम्मी त्याला तस सतत करत असते ते आता काय काम करत असेल तर काम करायचं मग हे करतेये मी म त्याच्याशी सु उगं बडबड करत बसायचं असे घरात कोण असतं मग त्याच्यासोबतच बोलायचं की आपण काही करू भले तर ते समजते नाही समजते
त्याच्यामुळे ना तो बोलायची अपेक्षा कळतं ग त्यांना कळतं नाही कळत असं नाही
हो म्हणजे आपल्या तोंडाकडं एकटक बघतो की आपण बोलतोय मग कधी मध्येच तर जर रिस्पॉन्स असतो कि ते हसेल मध्येच जर अ म्हणजे नाही का जोरातं अ हे करतो म्हणजे काय म्हणतात त्याला
हो देतो तुला म्हणजे तुला रिप्लाय देतो तुला त
काहीतरी बोलायचंय त्याला असं दाखवतो की मला काहीतरी बोलायचंय
तेच तेच
अजून तरी बोलतायेत नाही पण बऊ ज्या वेळेला बोलायला शिकेल तेव्हा पहिला काय शब्द असेल आपल्याला पण थोडी आतुरता असते नाग
अगं माझा मुलगा आहे ना माझा मुलगा जेव्हा बोलायला लागला ना त्याची भाषा त्याला कळत नव्हती म्हणजे आम्ही म्हणायचो एकदम वेगळीच भाषा बोलायचो मग मी माझ्या सासूबाईला सांगायची आई आपल्याला याला मोठ गेलं मोठं झाल्यावर आपण याला विचारू हे काय होतंय रे तेव्हा त्याला आठवणार नाही तो काय बोलायचा ते
व्हिडिओ म्हणून तर काढायचय ग प्रत्येक गोष्टीचे बघ तू कसं करत होतास आम्ही त्याचा आता त्यामु तर व्हिडिओ काढतो ना कि हे बघ तू कसं करत होतास कसं वागत होतास लहानपणी बघ कसं करत होतास आग पहिला क तू जनम जनमला काही मला वात एक सव्वा महिन्याचा होस्पर्यंत आहे ना
हा
त्याच आपण पुष्पाप मुूवीचा तो कसा हात फिरवता की नाही अनवटीच्या खालून तसं तो फीरवायच्या दोन्ही हात तर आम्ही त्याचं नाव पाडलेलं तेवढ्यापुरतं पुष्पा तर आपलं कसं तर पोटामध्ये तसेच असत ना का त्यांचे हात वगैरे थोडेसे आकडूनच असतात ना मुलं पोटामध्ये तर त्याच्यामुळे त्याच्या त्या वेळेला ते तस पण आता ते परत बंद झालं ते जस-जसं तो मोठा व्हायला लागलाय तस. तस ते बंद झालं.
अस.
पण असं वेगवेगळ्या गोष्टी आपण बघत असतो ना ग ते पण एक प्रवास असत आपल्या आयुष्यात पण किती प्रवास म्हणतात?
नाही ग आता तुला नाही दिवस नाही आठवण मागचे सहा महिने आठवण बघ तुझे मुलाचे नाही आठवणार तुला डिटेलिंग नाही आठवणार. मला नाही आठवते, मला नाही आठवते.
नाहीच ओ थोडंफार खरं सांगू? अंधूक आठवतो मला आता जस-जसं तो मोठा होतोय तसा.
डिलिव्हरीचा दिवस आठवतो दोन्ही मुलांचा आणि नंतर लगे ते मोठे झाले ना ही रात्र रात्र झोपायची नाही ना म्हणून हिच ते आठवतो थोडंफार नाही तर हिला हीच तर अजिबात आठवत नाही. अजिबात नाही आठवत याच म मला काहीच. हा म्हणजे असं वाटतं ना खूप पटापट मोठा होऊन चाललाय. खूप मोठा पटापट होऊन चाललाय असं वाटतंय मला हा.
मग काय तर, नाही आताच्या आहेत गं खूपच
अगं तू खूप बंड आहे ग तो खूप बंड आहे म्हणजे म्हणतो ना आपण असं तो असं तिला हे नाही करत मानत नाही तो. तो खूप म्हणजे त्याला जे पाहिजे तो पाहिजेच. खूप हट्टी आहे तो खूप हट्टी तो. ती ना एकदम असं म्हणतो ना सोजवळ. आणि सोजवळ म्हटलं ना तर ती ती तापडते तिला कोणी बोललेल आवडत नाही. तिला जास्त रागवलेला आवडत
चिड म्हणजे लगेच रागत येतो.
हो हो तीच माझ्यासारखंच आहे. माझ्या माझ्यासारखाच माझ्या माझ्यासारखाच स्वभाव आहे माझ्याकडन सगळं करून घे. ए वन मी दुसऱ्यांना करायला बी तयार नाही. मी कुठंही कुठंही हजर राहीन. मला दिवसभर तुम्ही कामही करायला लावला ना दिवस भर कामही करेन. शंभर टक्के करेन. पण माज्या त्यात अजीबातच त्याच कामावर मला कोणी बोलतोच बोललं कि ते असं का केलं? अरे पण मग मी एफर्ट घा तो ती दिवसभर एवढी आकट घेतो तुम्हाला ते नाही दिसल एवढूशा गोष्ट
कारण आपलं आपल्यात असच असतं ना ग की आपण करतो म्हणजे मनापासून करतो एखादी गोष्ट आणि जर त्याच कुणी कौ तुक नाही केलं मला एक कौतुकाची पण अपेक्षा नसते पण एकदम त्याच्यामध्ये पण चुका काढत राहिली ना मुद्दाम केल्यासारखं तर म राग येतोच.
आग मी समो-समोरच्याच नी पण माझा स्वभाव त्या समोरच्याच मन जपायचं. नेहमी स्वतःला त्रास झाला तरी चालेल. क समोरच्याला काहीतरी हेल्प करायची किंवा सेम म्हणजे त्याने काहीही बोलू दे मी जास्त वेळ राग धरून नाही ठेवत ह. मी वाट आपलं स्वतःच्या मनात कुडेल कि, बुवा असं का बोलली असेल, मी कुठे चुकली असेल का? माझं असं चुकलं असेल का? मी नेहमी स्व
कारण तुला एवढं सांगू का? समोर आपलं चुकलं जरी नसलं ना तरी मला कधी कधी मी ऐकून घेते एकटीच रडेन. पण मला समोरचा चुकतोय हे दिसतंय ना तरी सुद्धा मी त्याला सांगू शकत नाही का तर त्याला वाईट वाटेल.
अगं तु सु
रडाय तो रडेल असं होतं मला.
तुला कपड्यात कपडयांवर कोणी जज केलं मी तेही सहन करून घेतलं ठीक आहे.
कपड्यांवर तर मी बोलण ऐ कल मी तुला एवढं सांगतेय मी स्वतःहून अजूनही उलटं बोलायला गेले नाहीेये पण.
तीच नाही नाही तू असं म्हणते ना तू मी म्हणजे त्या गोष्टी बी ठीक आहे नाही तर नाही तुम्हाला मशीन नाही आवडत ठीके चला हाताने कपडं धुवा. बर तुम्हाला मोप नी नाही चालत चला ठीक आहे. फरशी हाताने पुसते म्हणजे चला तुम्हाला बाई नाही आवडत चला मग मी हातानेच कपडे भांडी बी घासते म्हणजे मी प्रत्येक गोष्टीत कॉम्प्रोमाइज केलेला ठीके तुम्हाला ही भाजी नाही आवड ताटावरून उठून सुद्धा नवीन भाजी करायला तयार आहे. या गोष्टीपर्यंत मी सगळ्या गोष्टी मॅनेज करते पण मला कोणी बोललं मला नाही आवडत
अरे बरोबर आहे ना आपण कष्ट करतो ना ग ते काही का असेना म फक् फक्त बाईने बाहेर जाऊन पैसे कमवणं हे कष्ट नाहीये.
तेच
घर सांभाळणंचं किती मोठी जबाबदारी आहे हे बघ.
हे दिसत कि
ते तुला सांगू ज्या वेळेला हम्म ज्या वेळेला आपण बाहेरची बाई लावतो कामाला तर ती बाई भांडे वगैरे सुद्धा नीट घासत नाही आता लोक फक्त पैशासाठी काम करतात.
मग.
माहितीये का आणि ते मी स्वतः अनुभवलं ज्या वेळेला मी डिलिव्हरी झाले. कि माझी.
हा विचार करा ना सकाळी लवकर उठून सगळ्यांच्या आधी उठून पोरांचे बी आवरायचे बर माझे दोन दिवसापासून पाठ भयंकर दुखते भयंकर पाठ दुखते. तरी मी एकही दिवस आमच्या आईंना सांगितलं नाही त्यांनाही सांगितल नाही. तुम्ही त्यांचं बनवा की काय का का नाही आपली जबाबदारी
आपली जबाबदारी आहे मग काय कराय अरे तुला खरं सांगू का एक इथे माझं पण आता बघ करायला कोणच नाहीये. म्हणून मला स्वतःला भीती वाटते मी आजारी पडेल पडायला नकोय.
का तर मी आजारी पडलं तर घरातलं करणार पण कोण आणि मुलाच कोण बघणार.
तेच.
मला माझं काहीच वाटत नाही तुला सांगू का आता पण तो कधीही रडला ना मी जेवणावरच ताट सोडतेच पहिली गोष्ट आता ह्याला मी जेव्हा हिला हिच्या नवऱ्याला जेवायला वाढले तुझं जेवण झालं सगळं झालंय. पण कधी कधी तो रडायला लागलं की ह्याला हँडल होत नाही एकट्याला मग त्याच असं असतं की मग तूच घे ते नंतर जेव तू तू किती पण उशीरा जेव. तू पहिला ह्याला घे असं होत. मग आपण त्याला रडायच्या आतच म्हणजे आपल्याला कळत की आता त्याला झोप आलेय जाऊदे बाबा हे जेवण माझं मह त्वाच नाहीये. आत्ता मला त्यान त्याला घेणं महत्वाचं आहे त्याला शांत करणं महत्वाचं आहे त्याला झोपवणं मह त्वाच आहे म्हणून आपण अक्षरशः ताट सोडून त्याला पहिला झोपवते मी कधी कधी तुला सांगू बारा वाजता जेऊन परत पुढे भांडी किचन वगैरे आवराआवरी करायला म्हणजे तेवढं करून मग झोपले.
मग.
करते म्हणजे होत तसं मध्ये मध्ये बऱ्याच वेळा होतं.
माझं सुद्धा होतं ग माझं सुद्धा होतं मी खाली पोरांना खेळायला आता झोपवेल तिला तिला आता चार वाजलेना तिला जोपवलं तर पाच वाजेपर्यंत तिला बळजबरी उठवून उठवून उठवून तिला उठवेल थोडस त्यांना खाली खेळायला घेऊन जाईल बरं मी. खालून खेळायला आल्यानंतर सुद्धा मी पाणी सुद्धा पित नही. पाणी सुद्धा पीत नाही, आल्या, आल्या लगेच स्वयंपाकात लागते का कीं यांना सकाळी सात लगेच चहा पाणी सगळं मी चहा पाणी सगळं आवरून. गच्ची वगैरे झाडून वगैरे, मग खाली खेळायला घेऊन जाते मी त्यांना साडेपाच पावणे सहाला. घेऊन गेली तिकडनं, आली आल्यानंतरहे ना अगं टीव्ही काहीतरी खेळायला लावून, अर्ध्या तासात त्यांच्यासाठी स्वयंपाक रेडी करते का? की साडेसात पर्यंत त्यांचे साडे पवणे आठपर्यंत जेवण हा जेवण झाल्या, झाल्या मला त्यांना घेता येईल, त्यांचा अभ्यास घेता येईल.
आपल्याला मुलांना वेळ देता येईल, दिवसभर देता येत नाही म्हणून.
माझी अस आहे. चालेल चल.
चालेल थांब कंटिन्यू करता, हा, हा बाय.